हॅलो.
हा बोल की गं.
हा, काय कराल्यास?
काय नाही ग बसलोय. बोल, तू काय कराल्यास?
हम. आणि बोल.
काय कराल्या?
अभ्यास तेन झाला?
होय. कल जा कल मी अभ्यास
या
जरा नेटवर्क चल रा गो
अम
जवलीस
हॅलो
हॅलो
आवाज आयलाय का तुला
मला यायलाय की ग
हॅलो
हॅलो
हा बोल बोलोल मलाताव
हम्म जेवढच काय चालव
नाही बाई
हा का
कपडे घडी करा आलोय मग
हम् हम् बोल की काय म्हणतीस
काय नाही बाई जेवायचं नाही तर झोपायचं
हम्म कामा आवरली
चालूय दिवसभर माझं चालूच असतंय
ह पार्लर काय म्हणतेय
एकऐ लाईन करून आलो आता आता एकच बघितलं मी कुठ
बर हा बोलतु
अ ते क्यू
हा हा